हो हो आहे फ्री आहे, आवाज येतोय माझा.
हो आवाज येतोय. झालं का जेवन.
हो जेवणच करत होते, तेव्हा तुमचा फोन आला होता.
हा हा..
तेव करता आला नाई.
ओके बाकी काय झाली घरातली कामं सगळी?
हो आवरलं, बघ सगळं.
मग दुपारच्या वेळेला वगैरे काय करताय. माझी पण झाली सगळी कामं.
हा हा..
आता जेवायला बसणार आहे थोड्या वेळात.
लेट असते काय?
हा थोडे दुपारी मुलगा वगैरे लाहण आहे ना तो आता मगाशी झोपला ‌. आणि त्याच कसं चालय, दात वगैरे येतात ‌त्यामुळे चिड
हो हो, आजारी आहे का.
नाय दात येतात त्याला सहा महिन्याचा ना आता हो.
हम्म
त्यामुळं थोडस तर वेळ होतो मग घरातली काम करायला करूय बाकी काय म्हणताय तुमचं?
काय नाही निवांत आहे टास्क पण येत नाहीत सध्या.
हा हा. तुमच क घरामध्ये म्हणजे लहान मुल वगैरे आहेत का?
नाही नाही निवली मॅरीड आहे मी लहान कोण नाही ये.
हा म्हणजे आत्ता झालंय.
हो.
घरात वगैरे कोण कोण असतं?
घरात असते ना सासू सासरे, आजी सासरे, आजे सासरे.
वा म्हणजे खूप मोठं कुटुंब आहे. चांगलंय. बऱ्याच काही गोष्टी नवीन नवीन बघायला मिळत असतील ना इकडे?
हो बरंच
आणि मोठं कुटुंब म्हणजे ईकडच मोठं कुटुंब होतं की नाही?
तिकडं आमचं होत छत्तीस ते पसतीस ते छतीस जणांचं कुटुंब. कुटुंब होत जॉईंट फॅमिली हो एकत्र.
म्हणजे एकाच घरात की कसं बाजूला वगैरे? एका घरामध्ये तुम्ही एवढे लोक राहत होतात सगळ्या गोष्टी कसं करत होतात? म्हणजे काम वगैरे वाटून वगैरे असेल
हो वाटून वाटून घेतले कसं होतय पटकन. लोड पडत नाही, का एकीला असा.
ते आहेच पण एवढी लोक असल्यामुळ अ इकडे म्हणजे आहेत बऱ्यापैकी लोक ना म्हणजे आता आजीे सासू सासरे आणि अं सासू सासरे दीर वगैरे त्या मानाने ही फॅमिली थोडी लहानच असेल ना.
हो मायासाठी तरी लहानच आहे.
पण कसं वाटतय म्हणजे. एवढ्या मोठ्या फॅमिली पण एकदम थोडस.
एवढ्या माणसात राहायची सवय इकड आल्यावर जरा लई असं शांत शांत त्यात जास्त दंगा नाही आमच्या इथं जरा बारकी पोरं लहान होती सगळी. त्यामुळ जरा फरक पडला.
आणि काम वगैरे तरी कस कसं त्यांनी पहिल्या लोकांनी कसं ते म्हणजे तुमच्यात. आजोबांच्या वेळेला वगैरे कसं का अ सगळ्या गोष्टी आता बघायला भेटत नाहीत ना असे एक कुटुंब आता फ
सगळे वेगवेगळ्या फिल्डमध्ये आहेत म्हणजे आमची कशी वीटभट्टी आहे ना. मग हा म पण प्पा ते बघत होते काका इंजिनिअर आहेत.
प्रत्येक जण वेगवेगळ्या फीलल्डमध्ये आहे जॉबला वगैरे. किंवा बिझनेस मध्ये वगैरे.
हो
आणि अ म्हणजे सगळ्या घरातल्या बायका वगैरे काय काम वगैरे करायच्या म्हणजे बाहेर जॉब वगैरे नोकरी वगैरे असं नाही ना?
बाहेर नाहीत काय करत.
आणि आता तुमच्या एवढ्या लोकांमध्ये म्हणजे बहिणी वगैरे भाऊ लोक वगैरे तुम्ही पण ते पण जास्त असाल ना?
हो आम्ही बारा बहिणी आणि सहा भाऊ होतो.
सण वार वगैरेच्या वेळेला पण जास्त मजा येत असेल किंवा कोणाचा वाढदिवस असेल.
हो आता सध्या खूप मिस करते मी ते सगळं.
अ लांब आहे का?
हो ब बा बा लांबयेत एक तीन ते चार तास लागतात.
ओके
हम्म
पण सणावाराला वगैरे जाऊ शकत असेल ना पण आता म्हणजे पहिल्या पहिल्या नवीन वगैरे सगळ्या गोष्टी.
हा पण जास्त दिवस पण थांबता येत नाही इकडं पण पहिलं पहिलाच सण म्हणून असं.
पहिलाच सण आहे.
हो लग्नानंतरचा.
ते आहे दोन्ही म्हणजे दोन्ही साईडला तसं आता मॅनेज तर करावं लागेलच पण. बऱ्यापैकी पण आता दिवाळी वगैरे असेल तर कसं इथे दोन तीन दिवस राहून वगैरे तिकडे पण दोन तीन दिवस राहिले वगैरे असं काही म ते सगळे सण करावे लागतील.
हम्म दोन्हीकडं हैंडल करावं लागतं.
मग तिकडे शेती वगैरे आहे का?
नाही शेती नाही आम्हाला. सिटी लेव्हलला असं शेती नाहीत जास्त करत आमच्या इकडं कोण.
ओके.
हम्म.
आणि आता एवढ्या लोकांचं स्वयंपाक वगैरे करताना माहेरी सगळ्या गोष्टी तर कसं म्हणजे सकाळी लवकर वगैरे उठावं लागत असेल कारण आता प्रत्येक मुलांची शाळा
हो
पहाट म्हणजे उठायची सवय असेलच. पहाटे उठावंच लागत असेल ना म्हणजे सगळ्यांचे डबे होणं मुलांची शाळा असतील प्रत्येकाच्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत.
हो ते आमच्या सगळ्या लेडीज बा असत अस चार ला उठते. एक नऊ दहा वाजेपर्यंत त्यांची सगळी कामं होऊन जातात असे वाटून वाटून केल्यावर.
हा म्हणजे कपडे.
स्वयंपाक कपड्यांच एकीकड भांडी एकीकड असतात
जास् मजा मस्ती पण तेवढीच असेल आणि म्हणजे प्रत्येक वेळेला सगळेजण कुटुंब एकत्र असल्यामुं म्हणजे भरपूर जास्त मदत होते ना पण सगळ्याच गोष्टीची. म्हणजे कुठल्याही गोष्टीची अशी जास्त कमी वगैरे जाणवत नाही.
हो नाही जाणवत आणि एवढी मोठी फॅमिली तेवढं बरं पडतं ना.
मग तेच ना म्हणजे असं सुख वगैरे असेल तरी एकत. त्र मग आणि दुःखामध्ये पण प्रत्येक जण एकमेकांना जास्त समजून घेत असत असेल आणि म्हणजे त्याचं दुःख पण मला वाटते कमी होत असेल. असे सगळेजण सोबत असल्यामुळं. कॉलेज वगैरे तिकडेच झालं असेल ना सगळं?
हो तिकडेच सगळं हो.
मग आता इथे काही जॉब वगैरे करणार आहे की कसं काय?
हो एक जॉब करत होते, पाच सहा महिने केला पुण्याला
ओके
परत आता जरा प्रेग्नेंसी मुळ सोडलंय.
हा हा.
हम्म.
आता म्हणजे नवीन आता पुन्हा नवीनच प्रवास म्हणावा लागेल. कसं आपलं पहिल त तर वेगळं असत लग्नाच्या आधीची लाईफ पूर्णच वेगळे असते हा म लग्नानंतर एकतर अस होऊन म्हणून वेगळं पण आता नंतर अजून आई वगैरे हो होऊन म्हणजे नाही का ते. ते पण एक अजून वेगळंच आहे.
हम खूप नाते सांभाळावं लागतात, लग्नानंतर.
हा नाती वगैरे संभाळावे लागतात. प्रत्येकांचं म्हणजे आपण आपल्या घरात खूप फ्री अस
लग्नाआधी असं फक्त आपण एक मुलगी बहीण
आणि जास्त करून असं स्वतः पुरतं एक आयुष्य असत आपलं. आपलं एकटं असत आपण, म्हणजे आई वडील असतात. पण आपल्याला असं काही करायचं असेल, तर आपण त्यांना एकट्याना असं सांगू शकतो की नाही मला हे करायचं किवा मी जात वगैरे पण इथं कसं सगळ्यांना विचारून
हो.
किंवा कोण काय म्हणेल कोणाला कसं सांगायचय.
हा तस नाही व आमच लव्ह मॅरेज आहे म्हणून एवढं काही नाही.
ओके मग त्या कॉलेजमध्ये होतात ना. म्हणजे कॉलेज मध्ये वगैरे पासून की बसा. मग घर वगैरे लांब कसं काय जवळ म्हणजे असं एक आता कॉलेजमध्ये होतात तर.
इकडं आमच्या इकडं त्यांनी घेतलेलं ॲडमिशन.
तुमच्या गावामध्ये.
हो.
आणि आता ते जॉबला कुठे आहेत?
आता आहे तर पुण्यातच येत ते येऊन जाऊन करतात रोज.
मग तुमचं आता पुण्यापासून लांब आहे का गाव?
हो. खूप.
ओके पण येऊन जाऊन एवढं परत सकाळी लवकर जायचं असेल आणि
हो सकाळी जातातच पाचला जातेत. रात्री येते बारापर्यंत, आता म्हणजे ते तिकडच शिफ्ट व्हायचं म्हणत हूतो. पण तिकडे आता परिस्थिती नाही होतये मग ते म्हण टत हौसोपर्यंत येऊन जाऊन कराव लागणार, सगळे ट्रीटमेंट वगैरे.
हो ते आहेच. कारण आता हे आता कसं आता खरी गरज कुटुंबाची आहे ना सोबत.
हो तेच त्यामुळेच ते नको हो मी म्हणलेलं त्यांना, थोड्या व दिवस थांब थांबव म्हण
हा दोघं वगैरे तिकडे असाल तर परतन. यावे अशा परिस्थितीमध्ये कोण काळजी घेणार? काय झालं गेलं तर कसं ऑफिसला गेलं तरी. आपण दिवसभर घरात एकटच असणार ना.
हा त्यामुळेच नको म्हणते, पुढं बघायचं आता कसं. लगेच सगळं झालं तरी लगेच नेण जात आहे न, छोटं बाळ हे वगैरे अस
तेच ना आणि बाळ असेल तर मला तर पहिली डिलिव्हरी असल्यामुळे माहेरीच असेल. आणि तिकडे काय हे मग? काय. दोन मला वाटतंय. चार पाच महिने किंवा काही जण सहा महिने, पण किंवा मग काही जण तीन चार महिन्यात वगैरे. पण रिटर्न येता
हो.
आता तो मुलगा जो जे बाळ मोठा होऊ सो पर्यंत तरी काय तुम्हाला अ म्हणजे ऐकटा मॅनेज होसो पर्यंत बाकी काही नाही.
तेच ना जरा ते मोठं झालं.
हा मोठं झाल्यावर वगैरे मग तुम्हाला तिकडे जात येईल.
हा.
हा ती तब्यतीची वगैरे काळजी वगैरे घेत जावा.
हो हो आहेन भरपूर जण आहेत.
हा ते आहेच आता कुटुंबच एवढं मोठं आहे म्हणलात. तर आता काय तेवढं बघायला पण भेटत नाहीये. ठीक आहे चालेल झालंय आपला टाइम. मुलगा पण उठलाय माझा. बरं आताच चालेल चालेल चला बाय.
बाय.
ओ पिलू काय झालं काय झालं?